हो आवाज येतो का? हम्म. काय चालूये
काय नाइ सध्या थोडं जेवण वगरे चालूये किचनच ते करताना म्हटलं फोन पण करून घेऊ.
हा जेवण का? हा.
आज मच्छीचा वार ना आमच्याकडे
हो नाइ आम्ही नाइ खात हा. हम्म आवरले कामं
हो हो आवरले बोला.
हा.
कुठल्या विषयावर बोलू आहे आहे पाऊस
हां खूप हाय का?
खूप आहे तेच्यामुळे रेजचा पण प्रॉब्लेम नाहीय का पावसावरच बोलायचं का? चालेल चालेल पाऊस सगळ्यांना हवाच हाय हं.
हो. एवढ्या दिवस किती ऊन होतं भयानक गरमी
किती गरमी होती सगळेनाचा पाऊस हवा होता शेतकरी ते कधीपासून वाट बघत होत ते पेरणी करायला वगरे
हो सगळे पाणी पुन्हा पाणी पण प्यायला पण नव्हतं.
हो का?
हो आमच्या इकडचं खूप प्रॉब्लेम होता टँकरला पण लाईन हुतं ती नंबर होती
वापरे बा हो तेच आमच्याकडे पण कधी कधी पाण्याचे टँकर मिनिमम मागच सोसायटी मध्ये पण एवढं पण नाही झाला पणं उकड्यांचा जो त्रास होतं होतां नां गरमीचा खूप भयंकर होतं होता कांहीं समजतं नव्हतं म्हणजे बाहेर एकदा दहा वाजले नां की बाहेर पडायची इच्छांच होतं नव्हती आता पाऊस पडला तरं बरं वाटतं
थंड झालं एकदंम वातांवरण
वातांवरणचं सगळं बदलूंन गेलं आणि आजार उंन पणं या लागलं न उष्घाताचा त्रास सून कितीतरी लोकं म्हणजे अ वयस्कर जी माणसं होत त्यांना तरं खूपच हॉस्पिटलाइज वगैरे करायलां लागलं आमच्यांकडे
हो कां ह, ह
गर्मीच्या त्रासानी
हां ह
हो
आता येईल सुरुवांत झालीं
हां कसली हा आता कायं सुरुवांत झालीं आता कायं नाही आता जर आता कोसळल्याला आता कसं पहिलं आवडतं सगळ्यांना पणं आता मगं जास्तं पडायला लागल्यांवर पुन्हां कंटाळां येईल कसा आहे ते पाऊस माहिती पहिला पाऊस तसं सगळ्यां हवा हवासा वाटतं तो येतो पणं मगं नंतर जास्तं झाला की मगं असं वाटतें की की नको पावसां बाद झाल्या आता कधीं, कधीं तीनं तीनं दिवस कोसळतो बसतो मगं त्यां वेळेला असं वाटत की नको पाऊस असा पणं आता पहिला पाऊस कसा मला तरं पहिला पाऊस खूप आवडतो पहिल्या पावसाचं हम्मं म्हणजे जो मातिचां जो स्मेल असतों नां वांस हो खूप आवडतो पणं काल येताना आम्हीं थोड्या बसनी वगैरें आलों नां आणि मगं ते कसं एरियात थोडा वेगळा होता अशा वेळी तो वास नको वाटला मला पावसाचा पणं जिथे मा ती असते कीं गावची स्वच्छता वगैरें तिथला वांस मला पहिल्यां पावसाचा खूप आवडतो
हो गावाकडे खूप येते तो वास शेत शेती वगैरे असतील नां गावांकडे
हां, हां, हां तिकडं तो छान येतो पहिल्या पावसाचा वांस
हो तुम्हीं जॉब करतां कां हम्मं
मी जॉब करते पणं जास्तं माझी नाईट शिफ्ट असते त्यांच्यामुळे मला मगं फावल्या वेळांत मला ही काम करायला म्हणजे मार्केटिंग बोला किंवा बाकी दुसरं कायं असतं ट्रस्टचे कामं करते मी जॉइंट आहे दोन केलेला ते पणं करत असते मी मला आवड आहे त्याची पण
हा मस्त हे ना काहीतरी रिकाम बसल्यापेक्षा बर हे ना
हा बसल्यापेक्षा बरं आहे ना हे काहीतरी आपलं नुसतं
हो, हो
ह म पैसे पण मिेळतात वेळ पण जाते आणि एक्स्ट्रा अर्निंग कोण होत आजकाल पेमेंट कितीच असते समजा आपण जॉब करतो तिथे आणि कसं तर फावल्या वेळेस आपणं घरांत राहून राहून करूं शकतो त्यामुळें हे पणं करते ओळखी वाढतात नवीन, नवीन लोकं सगळीजणं कोणकोण कुंठून, कुंठून असतें
ती होती पुन्हां हं
हम्मं तुम्हीं जॉब करतां
नाहीं मी घरीचं आहे. माझी अडीच वर्षांची मुलगी आहे.
हो कां.
हां तिला सांभाळत मगं सगळंच घरचं नीस्त जॉब आहेत ना.
हा बरोबर आहे छोट मुली असतात की मग कठीण होत. सांभाळण वगैरे आणि ते पाळणाघरात वगैरे देण्यापस्त हा पाळण्याघरात वगैरे ठेवण्यापेक्षा च्या मग आपण मुलांकडे लक्ष ठेवलेलं बरं असतं. आताच्या काळात तरी. मोठी माणसं नाहीत हेत का कोनी घरी. हो मोठी माणसं नाही का कोणी घरी सासू सासरे वगैरे
नाही आम्ही इकड संभाजीनगर राहतो ना मिस्टर ड्युटी आहेत ना.
हा हा हा लांब राहता तुम्ही.
आम्ही दोघर आहेत आणि एक दीर राहत आमच्या सोबत.
हा.
हम्म. मग सगळंच करणं लागत त्या मुलीच
नाही नाही बरोबर आहे. मुलगी नसत मग असंच काहीतरी पाठ वगरे असत की ते बर वाटत मग आपलं घरचं सांभाळून करताना येते मुलीकडे पण लक्ष देताना येते. तसाच जॉब चांगला असतो हम्म.
घर बसल्यापेक्षा आजकालची मुलं पण त्रास देतात ना खूपच
हो आजकालची मुलं फॉरवर्डच असतात ना.
हो.
म्हणजे पहिली जशी होती लहान मुलं त्या टाईपची नसतात आजकालची मुलं. अ हाच या जमान्याची मुलं आहेत त्याच्यामुळे ती जास्त स्मार्ट असतात तेव्हा जी आपल्याला अ दोन वर्षाच्या मुलाची अक्कल होती ती आता पाच वर्षाच्या मुलाची असते त्यांना एवढं त्यांना सगळं समजतं बघा मोबाईल वगैरे कशी ऑपरेट करतात. ती पटापट पटापट करतात सगळं.
हो.
त्यामुळे त्याच काही हे नाहीे पण ठीक आहे घरात मोठ मोठ माणूस पाहिजे कोणतरी आणि आपण वेळ दिलेला चांगला असतो, हेच वेळ आहे त्यांची ना
हा. एकदा मग काही शाळेत घातल्यावर मग तेच हे त्यांच होतत ना.
तरी हम्म मुलं थोडीकडे एक तर आपली कशी काय बिफॉर्म झालेय का.
डीफॉर्म.
हा का बस इथ हा मेडी हटल मध्ये वगैरे नंतर मिळू शकते तुम्हाला
हा शाळेत त्याकले किन करायचं मग
हा हा हा बरोबर मी पण टेक्निशियन आहे.
हा
ते जॉब करते सिविलला म्हणून तर ते थोडंसं कॉन्ट्रॅक्ट बेसिकचं आहे. ह.
हम्म.
मग हे पण पावल्या वेळात करत असते आणि मला कशी सोशल वर्कची हा बघा सोशल वर्कची आवड असली मला त्याच्यामुळं बऱ्याचशा ट्रस्टला वगैरे अटॅच असते आणि मग आता ह्या ट्रस्टला अटॅच झाल्यावरही काम मिळालं. हे चांगल वाटतं अजून ना
पैसे पण मिळतात सोशल वर्क पण काय असतात तर त्यांच ते पण होतोय
हा
म झाला थोडे जॉइंट झाग अ हा ते माझं चालू आहे थोडं थोडं
ह हे नवीन आला का परत
हे नवीन आलं म्हणजे मी ह्याच्या आधी तुम्ही केलंत का ह्याच्या आधी पण हे काम त केलेल आहे आधि टास्क च काम हा पटते कधी कधी का तर बोली भााषा पण कळत नाही ना मग ते सारखं ते तेच तेच जमत नाही त्याच्यामध्ये आपल्या ज्या बोलीभ भाषा असतात त्या कळायला लागतात ना
हो
तर आमची आणि तिकडची थोडी वेगळी पडते करते तरी पण मी थोडं थोडं काम सांभाळून हा चालू एक दोन्ही आणि हा टास्क तस मला कालच आलाय ना
हा
त्याच्यामुळे मग ते कंप्लीट करायला पाहिजे ना आता तुमचे किती कॉल झालेत
माझे आता सहा
हो का चालेल चालेल दिवसभरात करून घेऊ आपण हम्म हम्म. कसं आहे आता आता थोडं कसं तर पाऊस पडत त्यामुळे रेनचा थोडा प्रॉब्लेम येते
हो आमच्या इथे रात्री लाईट नव्हती
हो मग तेच होते मध्येच कट होते रेंजचा थोडा प्रॉब्लेम येते बाकी काय नाही आता तरी पण मी आ आता दिवसभर आहे घरातलाज नाईट आहे तर म्हटलं कोणाला करायचं असत कॉल तरी करून टाकू दे म्हणून मग मी मेसेज टाकून ठेवला
हा
हम् बलायलाके बाकी का
काही नाही अंघोळ खात
बोोल हा काय नाही बोला बोला पावसाळा तुम्हाला आवडतोय ना पावसाळा आवडतो ना पावसावर बोला
बर पावसाळा काय पावसाळ्यात बरायचं
पहिला पाऊस कसा वाटतो तुम्हाला आता पहिला पाऊस पडला तुमच्याकडचं वातावरण कस झालं थंडकार झालं फिरायला वगैरे जात की नाही पहिल्या पावसात मी तर जात असते लहान मुलासारखे अजूनही पाऊस डला तरी गच्चीवर धावत जाते आणि तो अंग किे पाोस ह अजूनही पाऊस पडला की मी धावतो मला आवडत तर पण आम्ही ट्रेन मधून आलो काल तर मी पूर्णपणे म्हणजे बसमध्ये पण बसले सगळी लोक खिडक्या वगैरे लावून घेत होती कारण भिजायला होत होत ना तुम्ही भिजले तरी पण मी विंडो सीटलाच बसले आणि मी पूर्ण तो पाऊस डोळ्यावर अंगावर वगैरे पूर्ण घेत आले र्यंत दोन तासाचा जो जो प्रवास होता
म दोन तासात ते अजिबात बंद केली नाही खिडकी
हा
आणि तो पावसाचा म्हणजे आनंद घेतच आले मी पूर्ण पाऊस पडत होता वातावरण पण सगळं खूप चांगलं होतं
हो आमच्या इथे संध्याकाळी झाला ना रात्री दहा दहा वाजता चालू झाला.
हा हा हा!
हम् मग काय गेलोच नाही सकाळी होतात मग मुलगी पण ती मग येते ना आपण गेलो की. उग आजारी लहान मुलं आजारी पडली कि बरी होत नाहीत एकदा.
नाय नाय आणि आ त्याच कसं मऊ व्हायरल इन्फेक्शन जरा जास्त असत या पाऊसा च त्यामुळ ते थोडं आता जपायला पाहिजे. हा हा हा! ते थोडं तिला जपा आता हम्म हो हो बरोबरय.
हम्म!
ठीकाय ठीक हाय!
हम्म!
आपण बोलू नंतर पुन्हा कधी.
हो हो चालतंय थँक यू! हा ठेऊ का?